नाही चालू आहे
चालू आहे का माहि तर लस खाली गेली बिचारे असून
खाली मयभीलाच खाली गेले त्या खाली जत मग
पैसेच काय होते काय नाही
काय माहिती आता आले तर आपल्याला आलेत आपल्याला
हो काही आता असच म्हणालागेल हो पाल भेटले बिचारे
आ
ह टाकाहीच नाही तर इथच ग आरामचा ह आता बायला भेटली म्हटलं
ध्यान म आता पाहिजे
लाल ह् कारच
काय म्हटलं
एक कोणाले म्हणजे असं काय काही काही जणीले आले म्हटलं पैसे
हा आले ना
ह काय पुरल त चुकू
ते झोपेला आलती संध्या वळी झोपते तर रात्री उठून जाते मग होा जागी होती आताच झोपली ती
हम् आवाज येत दििचा
खाल्लं गल्लं की आ झोपते मग ते तर लोक झोपत नाही ते
हा हा हम्म मोठ्या मोठ्या नावाज येत जा
हा
बच यदव झोपते तर मग त्याचा त्रास देतशिंद रात्रीचा
रात्री उठते मग ते
हम्म कल्ला हल्ला करतश नाहीई
हम्म
ह ते गरम भात खात की नाही
सगळं असतं
सगळंच खातेन
हां
आजी सवय पाहिजे तच लेट्रले
हम्म
मोकळ राहयच मग
म नाही ते ते अचानक गेले की मग ते पचत नाहीेलेकर आले
हा आणि मला कॉल कस चुकले हे दोन म्हणजे मग अ ते ते हा गेले फोन लावलता मॅ
हां
वैशाली हा गेले प तोच नंबर मी आताच म्हणजे त्यासाठी हे कोण रेल्पक्षातला घर आहेथ समजा दुसर नंबर आहे
बहात्तर वाला ह असे म्हणजे मग ते लावल्यावर मग ते ज तो खालीच जाते ना
हा
असेच माले दोन गेले ग खाली
हम् हंम
अ त म्हण बाईती बाई मला खाली गेल्यावर म्हणे समजा म्हणले एक हजार आठशे आले म्हणे बाई
तिच्याला खाली गेले का?
म्हणे बी खाली गेले मग आता तिथ ति म्हणे ते वैशाली आगी
मग तर जास्तीत जास्त मी बोलेल कमी आहे मग कॉलच खाली गेले जास्त
बोलेल कमी आज
हम्म
ह का असश म भाजी काय बनवली
हम्म भाजी एता बनतो
तलेवी चिकन आटलं झाला असेन तू याय प
नाही चुकूच राळत होती ते चुकू जेवण घेऊन गेलं मी ना म्हलं हे खाईन पिन तर आताातच झपेन
हम्म हम्म रज आहे ना
हा
आतील रे गमत नशन ना
हम् हम
तिझी झोपती नाही तर हा दोगी आजी मध्ये पर रयता.
होा
खेवत अशी नव्हती भोवती
हा छडत का
हम्म लकार सवय पडतीना का बाहेर चल्यायचं नाही म्हणत का
मग मण त्यांच्या पप्पाासोबत जात
बध काय
हा त्याच्या मागे लागते ते कधी बॅग उचललीत आहे ना म्हणजे ते मागे लागतेस
हा काय हम् आज कोणाला करणता केला काय
नाही आज केलाच नाही मी रोजच करत नाही मी संध्याकाळी करत त तुमच्यासोबतच बोलता येते एकाोन कॉलवर बस
हा
तुमचे किती बाकी आहे
आता मले पाच बाकी आहेत
होव का
मग ते खाली गेले ते तिच्यातच आले म्हण आता त्याचं काय काय म्हण मग मग पाहाला गेईल असंच झालं आता काय करतं नाग जिथलं कटिंग तिलं कटिंग जिथलं आपल्या याच्यात याच्या तिले येतील
हा
मग कुठे टेन्शन घेत बसत तघून फोन कटला तर आपला काही त्यािच्यातच नाहीये ना
मग आले तेवढे आले बोलायचे
हो आले तेवढे आले रेखा ठेून तपासा काय तपासतात काय नाही तर
हा
आणि ते तर म्हणतात घरगुती बोलू नका म्हणताात तसं तर म्हणतात तसं बोला म्हणतात जसं काही पापड लोणच्या बाबती तस असे फ्रूट याच्या बाबतीत बोला
मी का आ्ी काहीच नाही बोलली मी नाही हेच जास्त फोन लावलाय दोन तीन त आमच्या चालय घरगुती गोष्टी
हा मड माझ प हो तर हॅलो
हा हा बोला ना
काय म्हटलं अश न त्या
ते तर सांगता ना याच्या बारत बोलत रा म्हणून त्यांचा भाजी हे भाजी कशी करतात ते भाजी कशी करता असं
असं असं आहे का ते
हा एखांदी बतस एखांदी ठिकाण आहे ना ठिकाणाच्या विषया वर बोलायचं असं
हम्म हम्म असं वेगवेगळं
हा आपल्या गावात एक कविता नाच बाई आहे ना ते बाईं आम्ही ह्याच गोष्ट करू मग जास्त ते बाई मला काही भाज्यायचं सांगा जाय मी ते बाई भाजयचं सांगो
ह हो काय
हा ह्याच गोष्टीत आली ना
हा
आता ते बचा फोनच नला जातय कायला
मग तिचा टार्स् पूर्ण झाला अशी ति प्रमाणपत्र प्रालशीील म्हणून नाही भे लागत असशी ते हा त्याला प्रमाणपत्र आले नाही कि त्याला अजून कॉल लागते
हा
बोलतातच ना तेथेतई म्हणे मला ते दानापूरची मला कॉल कर जा म्हण दोन तीन मी बोलणार म्हणे म्हणजे तिला तर मला अस वाट तिचा टार्स्क पूर्ण झाला अकरा तारखेला प्रमाणपत्रही नाही या दोन दिवसात तिघे जणी र आले ना
हो का
हा आपल्या आपल्या गावातल्या दोन जणी एक दानापूरची आहे
हो का
हा अजून मग आता स्टाफ याचे तर पूर्ण झालेच पण आता एक एक जणच हे करतीन ते
हा
लई आत न ते ग्रुप वर
आणि याच्यात कसा आहे आपण कोणाचा फोन जर का कट कधी केला तर आपला फोन लागतच नाही कोणालाच नाही लागत
हा आपल्या फोन लागतच नाही
जर कधी समोरून आपण कट कधी करा आपला फोन लागत नाही ना
नाही लागत नाही ना मग तेच त हाय याच मसाला काढला की नाही
आता लागली मी आठ कस रडत होती हा आता स्वयंपाकायला लागली मी
हम
अजून हा पीठ बीन भिजवला आता पीठ घीट भिजवतो
हम हम
गॅस बी गेला ना
मग आता चुलीवर कि शिगडीवर
शेगडी य
सीगडी हाय हम हम
सिगडी हाय
हा ते गॅस सिलेंडर जास्त महागे झालते तर हे आणलं होत ना लवकर भेटत नाही होते ना सिलेंडर शेगडी आणली होती मग्मीन
हम्म
लाडक्या बईचे पैसे येऊन गेले ते तवा आम्ही चाराय तीन बहिणी आणि एक भाऊ
तिघी बहीण म्हणजे मग तू सर्वात मोठी हयस का
हा मीच मोठी आहे
हा
दोन बहिणी लहान
हम्म
हम्म एक भाऊ आहे
भऊ त मग याच्याई पेक्षा लहान अशील
भाऊ तीन नंबरचा आहे
तीन नंबरचाय
हा भाऊची ह्या वर्षी दहावी झाली त्याची
हम्म
हम् मोठ्या बहिणीची तिची बारावी झाली आणि लानाय ती आता नववीताय
हाव काय काय किती मिनिट झाले म्हण परत मी तुला कॉल करतो
हा थामा पाच मिनिट
नऊ झाले नऊ मिनिट
एक नऊ झाले का एक मिनिट बोल मग नंतर कट कर मी लावतो नाही इिकून कार्य चालूच ठो जा
हॅलो
हा
म्हटलंप चालू राऊ दे जू म्हटलं ते नाही तर मग फोन करते बरं
हा हा चालूच राहते तिना
हा
तुमचा झाला की लगेच मग मीच लावते लगेच माझ झाला की तुम्ही लावा
हा म्हणजे मग ते होऊन जाते तू कती झाले आता
म काय नाही म एकवीस बावीस झालीच ती
झाला मग होऊन जातात आता सकाळी लोघ तुझे
हा करू का
हा करकट मी लावतो